करा .
कॉपी करून ठेवले बिस्तऱने
कॉपी पेस्ट करायलास.
कॉपी करून ठेवलंय पहिला त्याचा पेस्ट कराय
हम्म.
बी सी ए होगच शिकल नाही.
का उपयोग पण झाला कॉपी पेस्ट पहिलीच्या पोरग्याला य ते आता.
तेकी कुठ तरी उपयोग करायला पाहिजे कि.
यातच उपयोग करायला पाहिजे आपल्याला काय होणार नाही आपलं.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
आमची मम्मी मला कॉपी करायला दूध देत नाही बाई.
दूध देत नाय. ता
ती लय लागतंय नाही.
अ.
सगळं दूध संपवत्यास, त्यात तुझा भाऊबी पिणारे
जर, कॉफी साधी चहा सारखं करायचं असलं
भुम चहा सारखं कुठं. आत्ता आपण ते दूध मध्ये साखर घालतोय. हुं पहिलात
मी हॉट कॉपी करायचं आपलं.
हम्म.
तर मग.
पातेलं घ्यायचं त्यात, तर पाणी टाकायचं असलं तर टाक त्याच्या न नको असलं तुला डायरेक्ट दूध टाकायचं.
ती दुधान छान लागतंय.
ते दुधान छान लागत्या होय, तर दूध टाकते पूर्ण कप.
हम्म.
त्यानंतर ती दूध उकळा उकळा येऊस पर्यंत वाट बघायचं, हिकडं बाजूला
बाजू बाजूला बाजूला वाट कशी बघायची?
बाजूला कॉफी पावडर टाकायचं आणि कॉफी पावडर मध्ये.
कप मध्ये ना, की खाली
प्लेटमध्ये नाहीतर कप मध्ये काय पण.
हु.
आणि. कामवाली द्या त्याला. असं साखर टाकायचं त्यात तुला केवढी पाहिजे तेवढी. दोन चमचे आणि. कॉफी पावडर आणि साखर पाणी टाक पाणी टाकायचं जरा.
हुम.
आणि ते मिक्स करायचं. तुझ्याकडं ते, गोल फिरणार असलं मशीन उहु ते बारीक कर.
मी भ.
तर कपात टाकायचं, आणि नसलं तर मग प्लेटीत टाकायचं.
मला एक टीव्ही घेऊन दि की.
मी गाळणी घ्यायचं, माझ्याकडच नाहीये, मीच घेणाराय.
ते गोल फिरायचं घेऊन दे ना.
आपण जाऊया आता, आम्ही दोघं पण न्यू या.
आलय.
गाळणी घ्यायचं आणि असं फिरवायचं गोल गोल गोल त्याला पूर्ण. झाड येतोय त्याला मग ते सगळं घालायचं गरम. होय दुधामध्ये आणि मिक्स करायचं झालं.
मी तस मी जर मी जर,
काय,
सांग की काय सांगालतीस?
जर कोल्ड कॉफी करायचं असलं तर म?
बर्फ टाकायचं.
एक ग्लास घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं बर्फ टाकायचं.
अह्
तिकडं बाजूला, ते कॉफी आणं साखर टाकून सेमच, तर ते गोल फेकतेलं असलं
हम्म नाहीय माझ्याकडं?
ते टाकायचं ते को कप मधलं ते पेस्ट असतीया ते, बर्फात टाकायचं त्या आणि त्यात दूध टाकायचं. आणि ते मिक्स मिक्स करायचं झालं आणि मग त्यात तू चॉकलेट. सिरप पण घालून पिऊ शकतीस नाहीतर मग आईस्क्रीम टाकून पिऊ शकती.
मी तसं नाही करत.
हम्म
मी पातेल्यात दूध घेतोय दुधमध्ये साखर टाकतोय आणि ते ऊक उकळवते पूर्ण आणि इकडं, कप मध्ये ते कॉफी पावडर घेतोय मग डायरेक्ट, तर ते दूध आहे ना ते कपात वततोय.
हम्म. हम हम हम
संपला विषय.
तू सांग रेसिपी दुसरी मला आता?
कसली रेसिपी सांगू?
तुला माहित कसली गरज आहं?
कसली म्हणजे कसली गं?
मोठ्यान बोल की जरा?
कसली सांगू गं तुला कसली पाहिजे?
कशाची पण सांग तुला काय येतंय त्याची सांग.
मला भात करायला येतू सांगू.
भात मला पण येतोय.
ते ब्रेडच सांगतो मी, युट्यूब ला बघितलेलो, इन्स्टाला बघितलेलो.
कसल्याचं?
ब्रेड ब्रेड
ब्रेड तयार करायचं?
नाय नाय ब्रेड पासनं वेगळं काय तरी तयार करायचं. आपलं ते वोल्ल ब्रेड असत्यात की गं दुकानात मिळता
हा.
त्याचं साईडची चॉकलेटी कलरचं बॉर्डर काढून घ्यायची.
ह्म
अंडी पूर्ण त्यातलं फक्त पांढरं पांढरं घ्यायचं त्याचं तुकडं करायचं.
हम्म
आणि त्यात कोथिंबीर आपली जिरं मोहरी. त्यानंतर गरम मसाला त्यानंतर चटणी त्यानंतर, ते धना पावडर मीठ आणि हळद टाकायचे. आणि थोडसचं पाणी घालायचं नाही तर लगेच मऊ होतंय असं. पूर्ण असं भरून कालवून घ्यायचा आणि भजाचं कळतंय बघ. सेम तस तळायचं छोटं छोटं आणि जर तुला.
येतो हमने देखा है कही तो हमने भी.
हा आणि आणि कांदा छोटे छोटे चिरून टाकलं तर चालतय टोमॅटो आणि तुला कुठल्या भाज्या पाहिजे असतील तर. ते पण टाकलं तरी चालतंय आणि सॉस सोबत खायचं लई छान लागतंय.
फ्रेंड रॉयलचे.
युट्युब येते. हॅलो.
हॅलो.
हा कुठे गेलेत?
मोठ्याने बोल की जरा आवाजच येईना तुझा.
हॅलो.
हा यायला आत्ता.
कुठे गेली कुठे गेलीस?
बंद करतो तो आवाज.
हुम. तिच्या मम्मीनं काय काय केलंय सांगू का नाय ग.
कशाला?
आमच्या इथं पलीकडे थोडी जागा येणार.
काय झालंय?
झाड लावल्या. भाजप भाजी भाजी भाजी. त्याला काय काय लावलंय सांगू तुला टोमॅटो. तू झाड लावल्या शेपू मे थी परत कधी साच झाड लावल्या. दोडक्याची वेल लावल्या काकडीची वेल लावल्या अंबाड्या. ची भाजी लावल्या शेंग शेंग गा टाकल्यात मध्ये तिकडं. ते कांद्याची पात लावल्या.
वन
तुम्ही सगळे कार कारभार
भाजी आणायला जायला नको काय.
पुढे काय काय लावत्या बघ.
टीसीक. एवढं हवा हवा कशी चालाय या ग तुमच्यात.
उडून जातोय मी सृष्टी हित बाहेर आलो की नाही.
काय म्हणली?
उडून जातो य मी उडून.
तेच मला एवढ्या आवाज कसं काय यायलाय.
संध्याकाळी मी जर बाहेर आलो हवा जास्त असत्या उडून जाऊ शकते मी.
बाहेर जे नकोस तू संध्याकाळी.
जात नाही मी. का आली मी.
आजूबाजूला घर नाहीत लई घर नाहीत काय.
नाही आत्ता आत्ता बांधाय लागले.
म्हणूनच.
तू आली नाहीस का आमच्या घरी एकदा पण?
नाही.
तुम्ही काय येत नाहीसा सोडा.
तू बस गप.
बस, मी गप्पच बसलोय.
तुम्ही काही येत नाहीसा आणि आम्ही काही येत नाहीसा.
मी बोललेल तुम्हाना वास्तुकला सगळ्यांना तुमचं जेवण राहिलेलं ते. वरच्याला काय मी कुणाला? बोलल नव्हत.
हॅलो.
हॅलो.
हां.
झोपलीस काय? झोपलीस काय विचारलो ग.
तुझ एवढा कमी आवाज यालय कणी एक एक आयाकु पण येई ना मला.
झोपलीस काय बाळ?
नाही झोपल जागा आहे.
जाही हाय मण गं, जागा ये काय पोरांची भाषा कुठनं वापराल्यास?
जागा हाय मी.
शान त
तर काय कामधंद काय कायच करू सांग मला- मम्मी म्हणाल्या प्रॅक्टिस कधी करणार हाईस? तीन महिनच घेतलेलं ते ए से पी च ते, तीन महिन्या एक्सेस घेतल्याल त्यातले दोन महिने संपली म्हणाल्या मम्मी.
एकच महिना राहिलाय ते पण संपव लवकर.
तेच की आणि तीन हजार घेऊन घ्यायला पाहिजे वाटतं म्हणाले..
आहों आहे मम्मी काय म्हटली नाही मग?
काय येऊनणार आहे आता.
आमची मम्मी असते ते बदडून, बदडून काढली असती. आता घेणार.
अगं मी कायच करना काय मी आता ह्यो पण महिना संपलाय पाच महिने राहिल्यात आयुष्यात माझ्या एकवीस वर्षाच होणार आहे मी. आणि मला जे अचव करायचं होतं तीन वर्षापासून अजून अचव. करायचच राहिलय, आणि मी आज असंच असंच करत राहिल की नाही तीन वर्षानंतर पण अचीव करायचं राहणारच आहे तेी.
तुझ्यावरची माझी परिस्थिती झाल्या.
तेच की. य सुधरायसाठी मी ॲटॉमिक हॅबिट्स म्हणून पुस्तक आय तेे वाचालोय. त्यात ह्याच्याबद्दलच लिहिलंय सगळं की बारक्या बारक्या हॅबिट्स न, छोट्या छोट्या असं तुम्हाला काय वाटत नसते खरं त्याच लँंग टाईम. मध्ये ल मोठा इफेक्ट पडतोय आणि काय काय कसं कसं करायचं तुमच्या हॅबिट्स क. कशा बिल्ड करायच्या.
हम्म.
पूर्ण पर्सनॅलिटी तेन चेंज कशी करायची? ते सगळं हाय त्यात.
ऑनलाईन आहे काय ते पुस्तक?
हाय की माझ्याकडे पी डी एफ हाय.
पाठो मला पण मी पण जरा वाचतो.
ह आणि ते बिल् द ह हॅबिट करायच्या म्हणून पुस्तक वाचालय मी ते आणि ते पुस्तकाच वाचायचं बंद केलंय मी.
हॅबिट सुधारण्यासाठी ते पुस्तक वाचायचं असते.
तेच की. त पुस्तकं वाचायला पाहिजे मला आता ह शप्पर तीनशे पालाचं पुस्तक आहे मला वाट म मी. पहिला पहिला लिहऊ तु मी ए पहिल्या दिवशी दहा वा. दुसऱ्या दिवशी वीस पानं वाचलो तिसऱ्या दिवशी आणि दहा पानं वाच. चलो आणि चौथ्या दिवशी पाासन वाचलच नाही.
म्हणून आपण आयुष्यात माग पडालोय.
नाहीतर काय, काय करायचं सांग?
तेच भारी बोलीस तीन वर्षापासून जे अचीव करायचं आहे ते अजून करालागलीस.
कराला व असते मग तू विचार कर मला काय काय करायचं होतं. बारा मिनट होत आलीत पुन्हा फोन लाव.
हा.